हॅलो हॅलो.
हॅलो.
येते का ऐकू?
येतय ते ना एक जण कॉल साठीच फोन केला होता त्यांना म्हटलं आत
होय काय मला वाटलं आता उचलता ये का नाही ते काय कॉल उचला नाही तरी पण तो धरण्यात येतोय वाटत.
असंय का?
होय होय. त्यांनी सांगितलंय तिथ मेन्शन केल ये म्हणजे आम्ही केला आणि तुम्ही रिसी रिसिव्ह केला नाही तरी पण तो कॉल स्वीकारला जाणार म्हणून.
असं झालं होत आपला एकादा मगाशी?
हा मगाशी एक झाला की
मग त्यांनी तो पक
म्हणूनच तुम्हाला आधी कन्फर्म केला आता आणि म्हणून कॉल केला.
आवाज जरा ब्रेक व्हाय लागला ऐकू येई ना काय.
काय म्हटलं? काय म्हटलं?
हा, हा येतोे पण असं ब्रेक व्हाय लागला ये पूर्ण क्लिअर नाही येत.
हॅलो.
हॅलो.
हम्म आता ऐका तर येतो येतो मला येतो आवाज तुम्हाला येतो ये?
हा हा येतो ये.
आत्ता एका जणी ने मला हा कोण? मला, मला म्हणे कॉल करते चांगली व्यक्ती आहे त्यांच्याशी तेच, त्याच्या त्याच्यामुळे मला तुमचा फोन उचलायला वेळ लागतो.
हां, तेच तेच मी म्हटलं आता थोडाच वेळ राहिलाय कॉल कट व्हायला.
हं हं नाही मी, मी काय केलं त्यांचा कट केला तुमचा उचलला
हा हा हा. होय, ते एक विषय हो त्याचा.
हा ना.
तर काय? लईच काय काय आहे. म्हणजे अस ही अ ह जरा. होय ना, कधी पण पाणी येतय वाटतं?
हो ना, पाणी कमी येतं आमच्या कडे.
तेच कि, टाईम वगैरे काही नाही.
हो.
हं हं अं कधी भरायचं न काय आम्ही पण आधी दुसरीकडे राहायला होतो, पाणीच नसायचं तिथं असं नको वाटायचं.
होय ना -
तर काय पाणी असलं की कसं काम पण होतात ना पटपट.
पाणी नसलं की काय करायचं. पाण्या- चं पाण्यावाचून लय असं टेन्शन येतय ओ.
बरोबर आहे.
आता आमच्या इथं कसं सध्या- ब घरपती बोरिंगच आहेत.
हम्.
म चालतं. पाण्याचं काय एवढं इशू नाही. घरपती प्रत्येकाची बोरिंग आहे मला पण आता कॉल या लागला एकट्यांचा बहुधा हितासाठी या लागला ये. सकाळी केलत मी त्या ताईंना त्यांच बाळ बारकं ये. म त्या म्हटलेल्या मला दहा मिनटात करतो म्हटलेल्या सक -काळी अकरा वाजता आणि आता कॉल यायाला लागलाय त्यांचा आता तुमचे सगळे कॉल कंप्लीट कर त्यानी आणि मगच त्यांच्याशी बोलते. होय म्हणजे कसं बर पडलं नाय. एकट्याशी बोललेलं पण नाही आता सगळंच कन्फ्युजन कुणाला केलेत आणि कुणाला नाही काय कळायचं नाही हम्म. झोपायला भेटत नाही वाटत तुम्हाला दुपारी.
आता त्याला जेवायला दिले मोठ्या मोठ्या मुलाला. जेवायला दिलं मोठ्या छोट्याला
होय हम्म हम्म आमची पण मुलं नाहीच म्हणून नाही तर मुलं असती की कुठ अहो. दिवसभर चालूच असते झोपू पण देत नाहीत मुलं.
काय नाय मस काही नाही ओ मुलांना जेवायला दे ती नही म्हणतात ते जेवायला बळजबरी दिते हा.
का भूक नई?
काय त्यांना कशाची भुक लागते आता सकाळी साडे दहाला जेवलेलेय ते मग भुक नको का लागायला.
तरी पण संध्याकाळपर्यंत म्हटल्यावर मुल आहेत म्हटल्यावर लागायला पाहिजे कि होय ग नी.
तेच ना
ह मुलांच लइ अस ते वेगळ वेगळ पदार पाहिजे होय ने.
हो ना
ते नको आमच्या मुलगीला पण लई एवढीशी च आये खर सगळ सत्ता बनवते. मी नाई म्हटले कि होय? मग मी करतो -अस चालू असतय हे बनवून द्या ते बनवून द्या- सारख काहीतरी वेगळ वेगळ पदार्थ लागत्यात काय करायच म? सारख रोज कोन इडली डो आपे करतो नाश्त्याला आठ दिवसातून वगेरे एकदाच की ओ.
हम्म.
पोहे उप्पीट असल काई देत नाई - सिंपल पदार्थ काई द्याचं नायीत बघा मुलांना- म्हणून म्हटल- तुमचे आता मोट्टे आयेत कळतय म्हटल्यावर एवढा कायी प्रॉब्लेम नसतो तुमची मुलं मोठी आहेत म्हटल्यावर ओ. एवढा काय प्रॉब्लेम नस - नसेल ओ मुलांना.
आवाज काबर कमी झाला? काय माहिती आहो.
नाही येतोय की मला.
येतो का?
होय होय मला याय लागलाय की.
मला असा, एकदम असा कमी होऊन गेला.
होय, नाही नाही क्लिअर आहे की आवाज या लागला. तुमची मुलं मो तेेच ना
हो आता मोठी आहेत. तरी पण त्यांना वाढून द्यावा लागत ओ. खात नाही वाढून दिल्याशिवाय.
तरी पण हायच. काय प्रॉब्लेम? मुलांचा
हॅलो. हा तेच म्हटले मोठ मोठी असो नाही तर छोटी खात नाहीत स्वतःहून.
होय ते मात्र हाय सांगायलाच लागते होय की नाही. जेवा म्हणून.
तेच ना.
हम्म हम माझा बारका लई दमवतोय. जेवतच नाही सकाळी एकदा स्कूल मधू टिफिन खाऊण आला की संध्याकाळी काळीच डायरेक्ट
तुम्ही दुपारी आराम वगैरे करता का नाही.
काय ते
दुपारी आराम करतात का नाही म्हटलं.
नाही चालू असते की असं किरकोळ. काहीतरी बारीक सारीक जरा अस थोडा वेळ काम करायचं की. आता आज लेट उठले. त्यामुळ काही नाही. चालूच आहे अजून आवरायचं. थोडा वेळ एक तासभर आडवं पडायचं. तेवढंच बघा कोणतरी येतंय ते पण आधी मधी सारखं.
हो ना.
होय. निवांत असं नाही. नसतो येत वेळ
हम्म हम्म
कामगार लोक आहेत, सगळ्यांना द्यायचं चहापाणी वगैरे. सकाळच्याला त्यात होतोच आहो म्हणुन आज वेळ झालाय आवरायला, एक गेलं की एक एक गेलं की एक तीन वेळा सकाळच्या सरबतच झालाय आणि दोन वेळा चहा होय तेच कि जरा कन्स्ट्रक्शन चालू आहे हो. संपत आलय. सायबर मारायचं वगैरे चालू आहे. आता ह्या महिन्यात संपतय सगळं. आता कंटाळा येतो ग. घरभर चुना, सिमेंट नको वाटतंय हो. त्यातच त्यातून सात आठ, आठ नऊ महिने झाले.
हो का.
होय.
म्हणजे आधी आधीच बांधलेलं होतं त्याच्यावर दुसर दुसरं बांधन चालूये.
होय होय आधीच होतं पण ते सगळंच रिनोव्हेशन केलं पाडून. आधी वरच बांधून घेत. मग खालच सगळं पाडलं आणि खाली सगळं बांधून घेतलं नवीन. हम् हम् आता दुसऱ्या मज एवढं खाल
आता काम चालू आहे.
हम् हम टेम्पररी तोपर्यंत वरती शिफ्ट झालोय आता खालच सगळं झालं की परत खाली जायचं मग काय करणार. ते पाण्याच त्यामुळे दुसरीकडे पण कुठे जात त्या ठेव रेंजवर.
हो ना.
हम्म. कुठ कुणाला सांगायच. आपल आपण बघितलेल बर असतय. लग्न. ह म्हणूनच घ्या. मग आधी जरा खाली लहान होताना म्हणजे टू बी एच के करून घेतलं. मुलं मोठी व्हायला लागली पाहिजे की मग. इकडं तिकड सगळे सासर सासरे वगैरे आले की अडचण होते मग, सण वगैरे आले की. ह म्हटलं आता करून घ्यायचं मुलं लहान आहे तोपर्यंत नंतर काय घडत नाही मग, एकदा शिक्षण चालू झालं की मुलांच
हं
हम्, नेक्स्ट टाइम आला क नक्की सांगा कोल्हापूरला.
हो -हो मीच कॉन्टॅक्ट करल आता.
करा.
हम, तुम्ही पण कधी आले इकडून चुकून जरी नासिक
होय, होय, होय, चालतय की, कर सांगते न आमचं कस जास्त फिरणं वगैरे काय नसतय सोडा. बाहेर. तिथच जवळपास तेवढं एकच दिवस सुट्टी. ते असते मी इथल्या इथ जवळच्या जवळ तेवढीच की,
हम्म हम्म
लांब अस काही नाहीच बघ, म्हणून म्हटलं. आणि काय आवडलं तुम्हाला इकड कोल्हा परत आल्यावर
आमचं काय नाही, आम्हाला का, आम्ही तिकडे चप्पल घेतल्यात. हो सगळ्यांनी घेतल्या मुलांना, आम्हाला, छोट्या मु छोट्या मुलाने ती वाजण्याची घेतली.
व्हय.
हां.
हं हं आवडलं मग, आवडलं काय मग?
हा आवडलं ना. आणि काही नाही मग बाकी काय असंच आ दुसरं काही नाही, मसाला घेतला तिकडचा.
हा, हा, हा, हा, होय मसाले पण येतं ते भेटतात खरं?
हा, ते गळ्यातले घेतले, त्या मंदिराच्या तिथ ती होती ती गळ्यात किव्ही काय छान होते. हो हो शंभर, शंभरला सुंदर, सुंदर होते.
होय, होय शंभरलाच आहे. चालते, करते थांबा परत कॉल.
हो.